हो.
हॅलो.
हा येतोय ताई आवाज.
हॅलो.
हॅलो.. चालू आहे. चालू आहे. आता येतोय काय आवाज येतोय का माझा. येतोय... येतोय.
हा आता येतोय. बोला ना.
काय करतायं?
तुम्ही कुठल्या ताई? नाशिकचे आम्ही पण नाशिकचे प्रॉपर नाशिकचे का तुम्ही?
हो हो.
हो का पाऊस आहे का तुमच्याकडे?
आमच्याकडे भरपूर पाऊस आहे तीन चार दिवसापासून.
आमच्याकडे तर सकाळपासून सारखा पाऊस चालू आहे.
अरे वा!
आणि खूप जोरात आहे.
हम्म काय मग पावसाचं काही स्पेशल बनवलं नाही का तुम्ही?
हमं.
पावसाचं काही स्पेशलं
स्पेशल आ स्पेशल काय नाही आज काय असचं संडे आहे. मुलांना सुट्टी आहे. एन्जॉय. तुमचं काय.
हॅलो. आवाज येतोयं ताई.
हो तुमचा आवाज येतोय ना मला.
हा, हा. म्हटलं पाऊसाच काही स्पेशल बनवलं नाही का मग तुम्ही आज?
नाही हो, नाही. बाहेर जायचं तर, काय काम अस नाही बाहेर जायचं, पाऊसाने बाहेर निघु दायला पाहीजे ना? थांबतच नाही तो, एकदम सारखा चालू.
हम्म, हम्म. इकडे पण तसचं आहे येतो मध्ये
तेचा मुळे.
पाऊस असल्यावर, असं नाही का? घरात बसल्यावर मस्त काहीतरी नवीन बनवून खायची इच्छा होती ना?
हा, बनवून खायची आता चालू आहे ना आमची प्रिपेरिंगच चालू आहे बनवून खायची.
हा, हा. काय स्पेशल बनवलं?
आता आमच्या घरात बनतोय ना? वडेपाव.
अरे वा, छान! कसे बनवता तुम्ही वडेपाव? मला जरा रेसिपी सांगा ना तुमच्या
हो, रेस, रेसिपी सांगू का?
हो, सांगा ना.
रेसिपी एकदम सोपी हो! तुम्ही पण बनवल्या असतील ना?
हा, नाही आम्ही बनवतो पण, मग जास्त करून आम्ही असं पाववडे वगैरे नाही बनवत.
हम्म, हम्म.
हम्म, भजे बनवतो, पालक भजे, कांदा भजे, बटाटा भजी जास्त
आमची रेसिपी सांगू का मी तुम्हांला?
ना. हं.
हम्म, आधी बटाटे उकळून घ्यायचे, उकळताना त्याच्यात मीठ आणि हळद टाकायचे, बटाटे उकळले का? नंतर न थंड करून सालटे काढून घ्यायचे आणि त्याला फोडणी द्यायची पण आम्ही फोडणी देताना त्याच्यात हेना जीरा मोहरी, कढीपत्ता आणि उ-उडदाची डाळ राहती ना आपली, व्हाईटवाली ती थोडीशी टाकायची. थोडासा गरम मसाला आणि थोडसं अद्रक, लसूण हे परतून घ्यायचं चांगल्यापैकी सगळं. आणि बटाटे त्याच्यात सोडून द्यायचे, हिरवी मिरची टाकायची. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, चटणीला वरून कोशिंबीर टाकायची.
हम्म हम्म.
आणि मग त्याचे चांगले गोलगोल वडे बनून घ्यायचे आणि बेसन पीठ थोडंस मीठ आणि त्याच्यात थोडसं आहे ना, अ कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि ते कालवून घ्यायचं. हळद टाकून, ते मिश्रण आणि त्याच्यात ते वडे टाकायचे.
हम्म हम्म.
आणि तेलात मस्तपैकी तळून घ्यायचे.
रे वा, छान आहे मग तर! तुम्ही तर हॉटेलपेक्षा छान बनवता, करेल, करेल मी नक्कीचं ट्राय करेल. सोपे आणि समजेल अशा हे च्यात सांगितले तुम्ही. नक्कीच कर, नॉनव्हेज मध्ये काय काय बनवता मग तुम्ही?
तुमचा आवाज काय ओ, मधूनच कट होऊन जातो?
हॅलो. हॅलो.
हा हॅलो!
हा म्हटले नॉनव्हेज मध्ये काय, काय बनवता तुम्ही?
रेंजमध्ये प्रॉब्लेम चालू आहे ओ आवाजच मधून कट होऊन जातोय.
ह नाही नाही म्हटलं आवाज नाही येत माझा. हे पावसाचं वातावरण असल्यामुळे आवाज हॅलो! हॅलो!
आवाज झाला याला काय झालं काय कळत नाही मला.
ही पावसाच्या वातावरणामुळे ना रेंज अशी कमी जास्त कमी जास्त होते ना.
हम्म हम्म.. आणि तुम्ही काय तुमचं काय स्पेशल आहे की नाही आज.
आज काही नाही आम्ही सकाळी ना आमच्या घरी काल एकादशीचा उपवास. उपवास होता नाही का मग ते अ हो हो हो डाळ बट्टी बनवलेली होती आम्ही
चांगलं हाय, चांगलं हाय.
आता चिवडा बनवला काही नाही आमच्या सासूबाई देवदर्शन, फिरण्याला जाता येई त्याच्यासाठी मग आता चिवडा बनवला शंकर पाळी बनवायचे आहेत. चिवडा झाला बनवून आता हा हा झाला चिवडा बनवून आता म्हटलं स्वयंपाकाचं. तर बघावं मग नंतर शंकर पाळी बनवत बसावे.
हा मग आता स्वयंपाक करावा लागेल ते पण आहे.
हो झाली आता भाजी टाकली मी.
अजून काय स्पेशल डिश वगैरे तुमच्या इथं आज.
नाही आज आमच्याकडे कसं असतं घरी सर्वजण असले का मग बन हो तर आम्ही स्पेशल अनु काय काय? ते झाले दाळबट्टी आता संध्याकाळी काय मग आता हे चिवडा शंकरपाळी तेच आता कंटाळा येतो वो सारखाच रोज रोज रोज रोज स्वयंपाक, स्वयंपाक. आसं पाहिजे होतं महिलांना नाय का प्रत्येका मुलांना कस रविवारची सुट्टी अस
ह्यांच सर्वात मोठा प्रश्न हाच आहे बनवायच काय?
बनवायचं काय रोज संध्याकाळ झाली दिवस उगवलं का तेच राहतं.
सास सकाळ दुपार संध्याकाळ.
तुमचे मुलं स्कूल ला जाता का?
कोण?
तुमच्या मुलं स्कूल ला जात असतील ना म्हटलं.
हो जातात ना. स्कूल ला जातात मोठा आता अकरावीला जातो. कॉलेजला.
हा हा हा..
आणि दोन मुल एक सहावीला आहे. एक सात एक आठवीला आहे. आणि मुलगी ती दुसरी ला आहे.
अरे बापरे एवढ्यांच करेपर्यंत तर तुम्हाला खूप हे होत असेल मग घरीच असता का तुम्ही?
नाही नाही आमची दु माझी दुकान आहे ना बांगड्यांची.
अरे बापरे म एवढं कस काय करता तुम्ही?
हा..
एवढं कसं हँडल करता तुम्ही.
काय बोललात?
एवढंच कस हँडल करता म्हटलं मुलांच स्कूलचा टिफिन वगैरे त्यांचा अभ्यास घेणं अ परत दुकानात जाणं, दुकानात परत ते कस्टमराशी डोकं लावत बसणं.
होऊन जातं आमची जॉईंट फॅमिली आहे ना वो.
हा, हा, हा, हा. घरी सपोर्ट आहे मग.
त्याच्यामुळं काय समजून नाहीयेत.
हा चांगलं आहे मग आणि दुकान कुठे आहे तुमचं?
आमचं सांग तुमचं कसं आहे तुमच्या घरी पण जॉईन फॅमिली आहे का?
हो, हो. आमची पण आहे ना जॉईंट फॅमिली आहे सासू सासरे आम्हीं दोघं आणि मुलगी ये.
हो, ना.
हो, हो आणि दुकान कुठे आहे तुमचं?
आमचं दुकान आडगावाला आहे ताई.
आडगावला आहे का, हा. हा. मग जवळ आहे आमच्या पासून.
आणि तुमचं कुठंये? आमच्या दुकानात ना कटलेरी ये.
हा, हा.
हो मॅचिंग बांगड्या मंग पक्की बांगडी ये. ज्वेलरी, कॉस्मेटिक सगळं काही भेटतं.
अरे वा.
बायांना जेवढं पाहिजे ना नटायला, तेवढं सगळं आपल्याकडं आहे.
अरे वा छान आहे मग तर, येऊ आम्हीं नक्कीच येऊ तुमच्या तिकडे भेट द्यायला मग.
या ना ओ, कधीतरी या ना.
हा, हां. काही नाही मग एक माहिती तरी झाली, नाही का तुमचं कॉस्मेटिकचं दुकान आहे. म्हणजे काही लागलं तर जवळ आहे आम्हांला पण यायला जत्रा हॉटेलवरून येऊ शकतो आम्ही.
तेच म्हणती कधीतरी या आमच्या शॉपला भेट द्या तुम्ही.
नक्कीच, नक्कीच. अजून काय म्हणता मग?
तुम्हांला किती मुलं आहे?
मला एकच मुलगी ये.
एकच मुलगी, त शाळेत जाते?
हो, ती पण आता ज्युनियर ला जाते. हुं... हो ना मला विशेष वाटतं, तुम्हीं एवढे चार मुलं कसे सांभाळता?
मेरा रेनकोट कहा है हो.
किती कॉल झाले ताई तुमचे?
आमचे माझं तर हा समजा पहिलाच कॉल हे वो.
हा, हा, हा. नाही करायचे ना टास्क पूर्ण करायला बोलले ना आपल्याला ते.
हो, हो. चालू हे, पण वेळ काढून करावा लागतो वो. थोडं -थोडं सगळं वेळ ऍडजस्ट करावी लागते. तुमचे किती झाले कॉल? तुमचे कॉल किती झाले?
आमचे म्हणजे माझे आधी पंचवीस झालेले, आता हा तुमच्या सोबत चा सव्वीसावा कॉल आहे, अजून माझे दाखवता आहे टास्क मध्ये. आलेल्या टास्कमध्ये तुम्हाला आत्ताच. टास्क आलाय का,
मला चार पाच दिवसापासून नव्हते. तसं काय मी एवढं काही पाहिलं नव्हत बाई.
हा, नाही नाही करायचे ना कंटिन्यू व्यवस्थित चांगलेय. आपल्याला नाही का हा साईड इन्कम म्हणून म्हणतो आपण. काय ला पाहिजे. धन्यवाद ताई तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं तुम्ही रेसिपीज पण छान सांगितल्या. नक्की येऊ या तुमच्या दुकानाला भेट द्यायला. हॅलो,